हा बोलते परत
काय नाही विकी पोलिस व्हायलित हॅलो
काय वा
काय ग का बर बोलत नाय गं
कमली
आह
आवाज येत नाही म्हणून
तस काही नाहीयेत मला
आत
माझ्या इथं गर्दी आहे ना
आह
माझ्या इथं गर्दी आहे त्यामुळे आवाज नाही येत का
हो
अंगणवाडी मजे होती मी
मी पण अंगणवाडी मध्ये आहे पोरांची वजन उंची घेत आहे
झाले मग वाजन उत
झाले अजून थोडे बाकी आहेत
हा गुड्डी ताई तर इकडे आलेली आहे ते नर्स म्हणतात ती कस काय तिथं गेली अ तिथं पण आरोग्य तपास तपासणी राहणार तेव्हाच ना वजन उंच घेणार ना असं म्हणत होती
कोण सिस्टर
नर्स बाळांची तपासणी करण्यासाठी आलेली आहे ना बाहेरून ती
पिथका
हा
मॅडम का सिस्टर
नर्स आलेली आहे ना बाहेरून डॉक्टर
हो का
काल्याला आलेली होती ना अंगणवाडी क्रमांक एक मध्ये
कायारोग्य तपासणी
हा आरोग्य तपासणी केली होती ना तेच तपासणी आज चालू आहे
काल बी होती का
हा
बरडी पाळाला तर सोमवारी लाय
सोमवारी राहील
हो
हा
मग परत सममारीला यावं लागेल
हा
तो तपासणीला
हा हम ह अून समारी तार अ अंगणवाडी क्रमांक चार मध्ये लसीकरण आहे
पूज का
माझा ना
हम्म चालेल मी येईल मदत करायला
ग्यायसना म
येईल ना माझ पण या शुक्रवारीला ये लसीकरण दुसरा शुक्रवार
हम्
पडला
हम आज सकाळी बाई लवकर तुम आरोग्य तपासणी म्हणून सकाळी पाच वाजेला उठून स्वयंपाक करून अडून मग अंगणवाडी मध्ये आली
हा
ह ती मॅडम आलेली होती पण अ मंगणवाडी मजे पोचली नाही होती मग तिथच वेळ जास्त चल लागून गेला अजून परत ते मुलं होत त्यांना बोल बोलून आणले
आम्हाला बी उशीर होऊन गेलास काय
जेवण केलं का नाही जेवण केलं का नाही
जेवण बी नाही केलं स्वयंपाक केला पटापट अंगळ करून घेतली पडालीच मग पद्मा करला सांगितलं
हा
दिदीच्या पप्पा बी नाही घरी मग सोडून दे बरडीपाडापर्यंत कता हा म्हणून आले होते सोडायला
कोण सोडायला आल होत
पद्माकर
हा तरीच आहे तो
गरीच आहे मीटिंग आहे असं म्हणत होता
हा
कशाचे तरी
विचारलं नाही का त्यांनी
विचारलं होत पण काय आवाज बी ऐकवायला नाही गाडीवर होते
हम्म
अजून काय चालू आहे
आता घरी चालली ते क्युडल एप म ते पोरांचं लसकरण डेटा अपडेट करायचं बाकी आहे ना ते करायचं आहे
लसीकरण पोरांचं का जी माझं पण बाकी पण त्यांचं हे लसीकरणाचं पुस्तक बी भेटत नाही तर कुठून हे अपडेट करू
हा ना भेटत नाही कोण कुठ ठेवलं माहेरी ठेवलं असत कोणी कुठ ठेवलेलं असतं ते झापडत नाही बाकी म्हणजे शेतात असं चाले जातात कुलूप लावलेले असतात त्यामुळे पण राहून जातो काही शेतातच राहत अस त्यांचं पण राहून जातो काही असं असतात किंवा माहेरी जाऊन पण लसीकरण करतात आणि कारड घरी असत त्यामुळे ते लसीकरणाचे तारखा पण लिहिलेले नसतात
सा ह माझ पण बाकी आहे कितीथ बर्डीपाडाचे सात पोरांचं बाकी आहे आणि तिकड शहानाचे सहा पोरांचं बाकी
किती पोरांचं बाकी आहे
बरडीपाडाचे सात पोरांच आणि शहाणाचे सहा पोरांच स आहेखी हम्म हो वेळ म का आहे ना ते पण झाले असते पण ते लसीकरणाच पुस्तकच नाही भेटून राहिला त्याच्यामुळे राहून गेलं नाही तर कधीच भरलं गेलं असत
हा ना मी पण माझ्या गावाला गेली नसती तर माझ्या पण भरलं गेलं असत
पडलं का बरुंगे किती बाकी ये
खूपच बाकी आहे ना अजून ते कार्ड शोधावं लागेल त्याच्यात मग लसीकरण डेटा बघून ते रजिस्टर वर उतरावं लागेल अजून मोबाईल मध्ये भरावं लागेल
वैसा आप
आता कामाचे दिवस लोक शेतात चालले जातात सकाळी उठून
हो
भेटत नाही हा रात्रीच उठून स्व स्वयंपाक करून देतात हा
त्यांचं पुस्तक भेटलं का बरून घ्यायचं
हा
अजून तर माझं पोरांचं वजन चालू दे कमली
हा
इथं झाल पोरांचं वजन सगळंच
बाकी किती अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस पोरांच झाल. परत संभारी ला घ्यावं लागेल आरोग्य तपासणी हाय. त्या दिवशी
हम्म
राहीलय पोरांचं ते घेतील न आरोग्य तपासणी झाली.
तिकडं का बैडपाड्याला.
हा
ह येतील ना. पण पहिल्यांदा आपण सगळं पोरांचं करून घेतात मग एके दिवशी नाही येतात ना सगळे.
कोण कुठे शेतात राहतात. लांब लांब राहतात. त्याच्यामुळे.
इथं म्हणजे मधले पण मुले होते त्यांना तपासणी करून डॉक्टरांनी तपासणी करून लगेच पी एस सी ला पाठवले होते.
कुठ तिथं दवाखान्यात का
हां
कुठं पीएसीला पाठवले.
तिथं जवळच ना दवाखान्यात हम्म
म्हणजे ती एक मुलगी होती ना तिचं जन्माचं वजन चांगलं आहे. पण आता ती सहा सात महिन्याची झाली वजन फारच कमी आहे.
कोणाचं?
अ ति शेतात राहते. मंजिला विक्रम भंडारी
विक्रम मलार हो
बी. एस. सी ला पाठवल होत.
हम्म
हम्म
आणि त्यांच्या, मी मिस्टरांना पण सोबत पाठवलं होत.
होऊ का आज काय स्वयपाक केलं तुमले?
अजून तुझ्याकडची एक अ माता होती ना स्तंदात तिचं बचक पण कमी वजनाचा होतं ना तिला पण पाठवलं होत.
बच्चूचं का? माझ्याकडची. काय नाव होत तिच?
अं, नाव आठवत नाही.
तिला पण पाठवलं होतं म्हणजे आकर्या अकरा महिन्याची मुलगी होती ती,
अपुर्या महिन्याची.
हा अकरा महिन्याची मुलगी आहे... आणि आहार पण व्यवस्थित घेत नाही, तोंडात टाकून देतात तरी पण थुकून देते. ते अस म्हनत होती. ताई
तिचे आई का?
हा...
काय ना.... कोणा असे?
तोंडात टाकलं का थुकून देते मग कसं खाऊ घालते तर तिकट खाऊ घालते तीखट खायला शोधते ती असं म्हणत होती ती ताई मग तसं खाऊ घाल. असं नस ताईने सांगितलं. दिलं होत तिला
हाव का?
ठेवते.
थँक यू.
काय?
काय नाही आ